हॅलो
काय करणार अभ्यास?
नाही काल किती वाजता लाइट आली?
नऊ वाजता
नमस्कार काल अभ्यास केली तर नक्से अभ्यास केली नक्श का हम् आधी झाला असे ना या सब्जेक्टचा आता शेवटचा पेपर आहे मला अभ्यास करू वाटत नसर
हम नाही वाटलं तरी करायला पाहिजे
करायला पाहिजे परवा दिवशी शैडी फ्री
परत आहेस की
ते ह ग दोन दिवस तर रिलॅक्स अस माइंड फ्रेश होते ना
हम् कुठलं काय एकदा घेऊनचल
झा अस वाटत असल
तेच घिहन गेला असता बरं झालं असत लोकळ
तेच की अग काय सांगल तो तुझ आलाय काय त टास्क
नाहीय
कॉलो फ्रेंडचा
कुठला चाला नाही मला अजून
अगं तुला ते हे पाठवायचं राहिलच पॉन पाठवायचं राहिल चला फॉर्म असतं ते भरायचं तुला म्हंटलं नाही की मी नंतर पाठवतो बघ रिफ्रेश करायचं ग सारखं ते रिफ्रेश करायचं असते मगच येतय ते
केलो की किती वेळा तर केले होय काम नव्हती तेव्हा तेच करत विसलेल
का मला फोन करायचा अ मग मला फोन करायचं का
द म्हण सकाळीपसून लाईट गेल्या बा आमच्या इथं नाही आहेलाईट
का
ते काम काल ते तुटलेली ग वायर
हा हा आ म
मग तेवढा पुुरत जोडलेली आहेत आजाने घालवल्यात आता
ह हम
मग काय
एकच मिनिट थांब तुला ते फॉर्म पाठवतो काय
हम्म ह्याच्यावरच पाठवतेस
काय
ह्याच्यावरच पाठवतीस काय म्हणलं
गुग ह्याच्यावर पाठवतो बघ व्हॉट्सअपलाच पाठवणार ग
हा हा
हम्म हॅलो बोल हॅलो पाठवतय थांबकी जरा दीदी थांमकी शांत घे कि ज तुझं नाव काय छया तुझं नाव काय छयया
स्वतःच म्हणलीस न घ्यायच न
छयया ग छयया तू नाव का छयया
बाई कॉलेजमध्येध्ये तर विचित्र विचित्र घडलं बी आमच्या
काय झाल ग मला सांग की ग
एका पर्गीने जणी एका पर्गीला चावली बी
का
भडण्यात
पाठवलं हे विचित्र म्ह आपलं कोण पळून गेलं पेपरच्या मध्ये
पेपरच्या मध्ये क ह.
जाणारे असतात मधलं
अगो च उलल्या तिनं आणि तिला असं हे झाले मग रक्त आलेलं टीटीचे इंजेक्शन दिली.
दिले काय मग तिला कधी देता पेपर संपल्यावर काय?
नाही परवा झाली.
असं कसं काय?
भांडण.
पावली कसलं असलं कसलं भांडण पेपर चालूय आहे आणि भांडायला कस काय वेळ आहे ह्यासनी
बघ की तर
मग कुठे कॉलेज मधी झालंय काय
अ हॉस्टेलला आम्ही राहत होतो त्याच हॉस्टेलला
हॉस्टेल ला झालंय व्हय मग रुममेट होती काय
होय रूममेट होत्या दोघी पण
होय
ऐकून मला शॉकस बसला बाई
मग ग? मी तुला पाठवलंय बघ ते हे
लिंक पाठवलेले बघ.
हे आता ओपन करू.
हा माझा फोन संपला करमनासोपन बोलात सांगते तु हा ते चालू असं तुला ऐकू येतेय काय बोलत बोलत करू शकत असलीस तर कर
नाही ऐकू येत नाही मला
हॅलो
हॅलो ऐकू येत नाही ग फोन ठेवल्यावर मग तसं क आल्यावर
काय कोणत्या
हॅलो तसं करायल्यावर ऐकू येत नाही स्पीकरवर ठेवायचं ऑप्शन नाही आहे यात
हा तेच मण सांगात नंतर कर म्हण फोन ठेवल्यावर कर-
ते भरून काय करायचं?
सबमिट करायचं का मग ते तास येतोय तुला.
मग ते झाल्यावर टास्क येते वे मग दोन दिवस आम्ही करतो.
का? अगं आलं तर काय होते टास्क घऊ दे की भरून ठेवू ग फक्त ते काही टास्क भरल्या भरला येत नाही. ते फॉर्म भरल्या भरल्या लगेच हा उद्या आलं तरी पण चालतंय की उद्याच आहे नव्ह पेपर
परवा आहे ग आईशप्पथ केवढ्या मुंग्या लागल्या आहेत इथं.
कशाला लागले?
लोटलं नाही आवडत इथलं तुमच्या मग मी आज लग्नाला गेल्या
कुणाच्या काल हळदीला गेलती काय?
हा.
कोणाच्या लग्नाला?
ते मावशीेच्या नंदेच्या मुलगीच आहे.
बापरे
अग इथं गावात ब्लाऊज टाकलेली ग सगळं
हा
आणि ते ते मावशीचे नंदूची पूरगी त्यांच्या इकडेच होती मावशी त्यांच्या इथं राहायला.
हम्म हम्म मग सांगितलासा.
मी जेवली की भघया.
हम मग जेवण तुला करून गेल्या वाटत.
ह करायचं आहे तेच कराल आता फोनवर बोलत बोलत काय करायचं म्हणून. करणार बग आता. तेह करून ठेवून गेला.
का.
ह डत का पीठ भीजत घाल.
कशाच डोसा करायला.
हम्म. तांदळाच आंबोळी आंबोळी आणि मस्त. खाल्ले भात.
आंबोळे हा आंबोळी सोबत काय बटाट्याची भाजी का वाढच-
काय नाही नुसता खायचं.
मग त्याच्यात कांदा टाकून कर छान लागत.
होय कांदा टमॅटो.
म्हणजे हे तांदूळ भिजत घालून काय दळून आणलेलाहायचं करायलास ते म्हणावलोय. त्याच होय उटत्यात काय तुला.
उठतत कि मग न उठायला काय मी उठवीन त्याला.
निर्लज्जम सदा सुखी आहेस बघ तु.
ते तर त्याने तर सुखी असतात म्हणून तसलं तर व्यावं म्हटलं ग.
होय काय म. तेरा तारखेला कुठं जायचं सांग.
तू सांग.
तू सांग पाच तारखेला चायनीज मोमोज खाऊया.
मोमोज खाय की चायनीज पण खाऊय पाच तारखेला काय आहे तुझं.
आ.
पाच तारखेलां काय आहे.
काय कुठं आहे पाच तारखेला.
मग पाच तारीख म्हणलीस ग म्हणून वि
तेरा तारखेला ग तेरा तारखेला पाच वाजता.
पाच वाजतावेय.
माझं पाचला सुटत नाही तू पेपरला पेपरला जाऊन ये झोपून उठ मग जाऊया ग.
हम चालतंय.
मोमोज खाऊया मातजी वल्यांने चानीज चालू केलात मी माताी स्वीट्स वाले.
नसणार ते चांगलं.
चांगलं असं मग तुला कुठे खायच्या आहे बालाजी मध्ये.
कुठे चांगलं असते.
त्यांनी चांगलं गलं ह्याच्यामध्ये फ्युजन कोला पण छान भेटतय बघ चायनीज. हे चालू झाले तिथ चायनीज भेळ चांगली हाय.
कुट फ्युजन ओक.
आपलं हे कुठलं कॉर्नर शाहू कॉर्नरला.
तुला मोमोज कुठे खायचे.
मोमज सुंदर पाहिजेेला.
मग ते ते चायनीज भटते.
कुठं.
सुंदरबागेजवळ.
सुंदर बागेजवळ चायनीज भेटते गाड्यावर तर चायनीज खणार आहेस तु.
मग हॉटेल म्हधलं खातीस.
छी मी नाही खाणार चायनीज मला नाही आवडत चायनीज.
हम्म त रोज मी खातो. मला खर तर तिथलं खाय खायचं होतं.
कुठलं.
आपण आय जी एमचे तिथे गेलेलो. तिथे.
तिथलं. म जाउया कि तिथं पण. तिथंच क एवढं कातात तथे मोमोज खायचंन. तिकडे जायचं काय कामे.
तुला असतील ग. मला नसणारेत.
मला काय कामे ग. संध्याकाळ नंतर मी फ्रीच असतं ग. पाच नंतर.
हम्म. ते नव्ह ते ऍड केलेलं सांगितले मीस.
कशाला. सांगितलंय की तुला ऍड केलेलं. मार खाशील बघ.
कानाखाली वडीन. आठवते की मीच फोन केलेलो. ऍडका केलेस म्हणून.
अगं मूर्ख माणसा. ऍड केल्या मग ते सांगितलं नाही. असंच मी बोल म्हणजे एवढं बोलत नाही मी
पण कायच गरज ना.
आता रिक्वेस्ट सेंड केल. मी तुला सांगितलं नाही. समजूदेना म माझी पण लाईफ. तूला ऑड केले म्हणून, राग आलाय काय आता.
होय मला राग आलाय. कशाला उगेस का?
सोडणारेस का माझ्याजवन
सोडू व्हय सांग.
मार खायची. तुलाच चप्पल खाशी बघ. दोन परिशच
चप्पल एवढी मण
तुझी केवढी हिंमते केनही. त्याच्या पेाक्ष डब्बल हिंमते माजात. समजले काय.
तुमच्या गावात येऊन मारेन तुला. ह असं करल्यात म्हणल्यावर
काय केलो मी.
खुळ्यागत कशाला वागायचं.
काय खुळ्यागत वागलो आता. मी तुला काय म्हणलो. मी तुला रडत काय सांगितल. काय सांगितलं असं करायलाय हे करायला
आरे सांगितलेस तरी पण, मी पण, मी आता ऐकून घेणार नाही. मी इग्नोर करणार आता या गोष्टी.
सांगणारच नाही आणि मी काय असल करणारच नाही. बघ की तू. आणखी केलो त. तुला सांगणार.
सांगू पण नकोस आता.
लाग्णाच सांगायचं नाही.
त्यांच्या सोबत नाही रे. त्या व्यक्ती सोबत असल्या. तर मला बोलू पण नकोस.
का?
काय गरज नाही.
शेडी माझ्या लग्न येनार नाहीस तू.
तुझ, तुला कशाला ती व्यक्ती पाहिजे झाल्या.
ना मला कुठ ग. अ तेत एक लाख न साजली
म साडी नेसतो की माझं मी. कुठला तरी तारीख
मला वाईट वाट, मला वाईट वाटेल ग तू लग्नाला आली
तुला, तुला लाज वाटायला पाहिजे. तुझी मैत्रीन एवढं सगायला म्हटल्या वर.
अग मी कुठ त त्या व्यक्तीसोबत म्हंटलं काय मी. करणारे म्हणून. लग्नाचा अजून माझा आत्ता पत्ता नाहीयेन. लग्न लग्न लग्न काय हे लग्न. म देवा वाच
हा, जा वर. देव वाचवा येतोय खाली. देव तुला. वरे जात देव वाचवायला येतोय म्हणलं.
होय होय थांब हे कट करून मी तुला परत कॉल करतो काय दहा मिनिट झाल्यात.
हा.